हॅलो.
हॅलो.
हा तुम्हाला फोन लागून केला आता.
हो.
हो ना काय प्रॉब्लेम का नाही.
त काय काही नंबरलाच येत असेल बबा.
मी तेच मला असं तेच वाटलं आणि त्यांना ते बनले की रिफ्रेश करा म्हंटलं. तुमचा फोन टास्क म्हणजे आपलं हे ऍप काय माहिती त्या काय केलंशी परत बोल.
हो ना.
हम्. बाकी का? हॅलो.
हा आवाज येते का?
येतो येतोय बोला ना काय म्हनटं नाही बाकी
बाकी काही नाही मग
ह. मग आता तुम्ही नवीन घरात वेगड़े गेले राहिला तर मग तेव्हा पूजा वगैरे काहीच
नाही नाही पूजा वगैरे नाही आमचा पंचावतारपार असतो.
अच्छा.
पंचावतार उपार असतो. बस. बाकी ही आपली पूजा असते ना. ते कलश वगैरे मांडता ते तसं काही नसतं आमचं. साधं परायण वाचायचं. आणि बस संपन्न होतं आमचं बरोबरनी.
हम ह.
आवाज येतच नाही होतोय तुमचा?
आ. एक मिनट आता येतोय का?
हो येतोय.
म्हटलं आता समजा आपण एक्सय ज काळळ अस.
काय करतय?
कोणी एक्सपायर झालं त्याच्यानंतर ते का हळळ वर्ष सात करातणार.
नाही नाही ते काहीच करत नाही आम्ही
मण कसं होत वगैरे कशी करत.
म्हणजे अन्नदान करतो आम्ही
हम्.
पण की विधी वगैरे काही करत नाही.
अच्छा.
ते विधी असताना ते नाही करत आम्ही
हा हा हा.
वीर नाही करत म बाकी कार्यक्रम अन्नदान करतो परत असे आश्रम असताना.
हम्.
तिथे आण जाण्यासाठी होऊन जातं मग ते जे दहा दिवस जेवढं अन्नदान करता येईल ना.
हम्म हम्म हम्म
कारण उपदेश घेतलेला असतो ना
हम्म हम् त हो
माग काय हॅलो
हा बनवलेलं मग खास
आज साधूच डाळ भात भिंडीपोळी
आज काय मुलांची आज मी बटाटा बनवलेते कांदा बटाटा
हो ना आज मुलांना सुट्टी होती त्यांना थर्ड सॅटरडे ऑफ असतो ना
प्रत्येक सॅटर्डे संडे ऑफ असतो
हो ना तुमच्या तिथं जवळपास स्कूल आहे का चांगल्या
हो खूप स्कूल आहे इथे माझी मुलगी अगदी छोटी आहे पुढच्या महिन्यात बघू
हो ना
हम ते आहे
आता सर्वीकडे इंग्लिश मडियम झाल्यामुळे सर्वच चांगलाच म्हणावा लागत
हम् छस आणि कस होत मग दुसऱ्या स्कूलमध्ये टाकायला मुलांना असं वाटतं की आपलं मुलगं महाग चांगले शिकवतात का मग कॉम्पिटिशन चालवी सर्विस
हो ना
हम्म छो ह बाकी काय म्हणता मग अजून
ह कानी
मुलांना सुट्टी आहे तर खूप त्रास देत असतील आज
हो खूप त्रास ते नवीन बुक्स वगैरे भेटले त्यांना
हम्म
तर चाले म्हणे कवर बसवा डेकोरेशन करा बुक्स लाू लाभस मेन हो का डेकोरेशन मे नसत
ह
गेले आता बाहेर खेळायला
हम्म
सुट्टी असली का खूप मस्ती चालती का म्हणजे
हो आणि काम पण लावत
हो काम आवरत नाहीी काहीच करून घेत नाही सारखे आवाज देत राहता
अ हे खायला देते करून दे येते चालू असतं मला माझी एक फ्रेंड आहे ना ती पण तेच बोलते
सकाळपासून त्यांचं हे बनव ते बनव नाशत्याला काय जेवायला काय बनवणारी
हम्.
अभ्यास करायला नको म्हणता. हिला नसेल अजून एवढं काही समजत ना.
तरी पण भरपूर येतात म्हणजे ए, बी, सी, डी येते झेड पर्यंत वन, टू, थ्री पण येतात. थर्टीपर्यंत हो.
नाही खाण्याबाबत काही नसेल म्हनात.
नाही नाही नाही खाण्याबाबत बापरे मला असं वाटतं की कधी खायला मागेल आणि मी कधी करून देईल. ते खातच नाही चांगलं हम्म.
ना नाई तोपर्यन्त अशीच असंच करता लहान असताना तोपर्यंत त्यांना काहीच आवडत नसतं.
मी तर जास्त त्रास देते खायला तिच्यापेक्षा लहान लहान मुलं खातात ब ना.
हम् हम. लहान मु लहंना कस स्वतःच्या हाताने लहानपणापासून सवय लावली ना खाण्याची मग मत झाले का त्रास नाही देते.
हो ना. मी तर आठ दिवस खूप ट्राय केलं की ही खाई खाय तिच्या हाताने खाऊ घालतच नव्हते. पण मग ते खातच नव्हती. एवढी बारीक होऊन गेली. माझी मम्मी मलाच बोलायला लागले. मग परत तिला पेज वगैरे चालू केली. अ
नाही ते खाईपर्यंत त्यांना सवय लावायची पण मग. कसं आपण तिथेच बसून राहायचं.
हम्म. काहीच गरम रडायची, खात नव्हती, खेळायची बस. नन्तर खायची, काहीच करत नव्हती.
त्यांना वेगवेगळे पदार्थ ट्राय करायचे. जशी टिक्की वगैरे
हो. हो. सर्व करून झालं माझं.
हो ना.
हो. आणि तेी म्हणजे असं बाहेरचं पण आपण कसं मुलं खातील बाहेरचं चांगलं बाहेरचं पण नाही खात एवढं.
हो ना, अजून तिला लहान पण ये ती कळत नाही अजून तिला काही. जेव्हा ती थोडी अजून तीन एक वर्षाची झाली ना, मग तिला बरोबर जीपीला टेस्ट आहे आली का? मग बरोबर मागत जाईल ती.
हो. बाकी काय म्हणता मग अजून? शेतातचे काम आवरारले असतील?
पावसात नाही राहात एवढं काही. पाऊस असला का चिखल होऊन जात ना सर्व.
आणि असं पण आता आजकाल एवढ शेतात त्यामुळे कसं निंदणी वगैरे त्याला औषध वगैरे आलेले त्यामुळेच होत. कामच तर खूप बरेच कमी झाले. औषध. औषध मारून दिलं की होऊन जात हा. बचत थोडंफार करावं लागतय.
हम्म जास्त नाही ना. तुमचे किती झाले पण?
माझे अठरा.
हो. हो. सांगितलं तस. ते सकाळी तर मी कॉल करत असतानाच आवाज बंद होऊन जायचा. आणि ऍटोमॅटिक कॉल कट होऊन जायच सकाळी
सकाळी तर मी केलंच नाही.
नाही ना नाही तुम्हाला नाही. दुसरं.
दुसऱ्यांना हा. हा.
हो.
ते काहीतरी आता हे शनिवारी काहीतरी प्रॉब्लेम येतच असं बोलतात ते मग जास्त लोड असत म्हटलं वाटत. हहह लोकांना शनिवार रविवार काम असतात ना
सुट्टी असते ना
हम्म.
हम्म. हम्म
ठीक आहे, चालेल, बोलू आपण मग नंतर संध्याकाळी आता काम आवरून घेते थोडस
हो, चालेल. चालेल. बाय.